हॅलो, नमस्कार नमस्कार! कसे आहात?
मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात?
हो चाललंय आमचं पण व्यवस्थित.
ओके. सर्व काही व्यवस्थित चालू आहे ना?
हो हो, सगळं व्यवस्थित चालू आहे. पाऊस आहे ना भरपूर, तुमच्याकडे आहे का?
आमच्याकड पण भरपूर पाऊस लागतोय
हू पाऊस आता चांगला लागलेला आहे पाऊस
हो पाऊस तर चांगला लागलेला आहे पण आपल्यापेक्षा त्या शेतकऱ्यांना पावसाची जास्त गरज हाय
हो बरोबर
हो हो जर शेतकऱ्यांना पाऊस मिळाला तर अन्नधान्य पिकणार ते अन्नधान्य आपल्यापर्यंत पोहोचणार
बरोबर बरोबर
दुसऱ्या पावसाची आवश्यकता म्हणजे तलाव क्षेत्रात पडला पाहिजे पाऊस त्या शेतात पडत आपल्याला पाणी मिळेल शेतकऱ्यांना पाणी मिळेल सगळेच कस अस कनेक्टेड हाय ना
हो ना सगळंच कनेक्टेड हाय सगळंच कनेक्टेड हाय
हो
तुम्ही ग्रुप पण नव्हता पाठवला का मेसेज
नाही नाही पहिलं तुम्हाला विचारू नंतर ग्रुप वर टाकणार होतो आम्ही
ओके ओके ओके
हा आता तुमचच झाल्यानंतर मी मग ग्रुप वर टाकीन
नाही आता नाही चार वाजता वगैरे पाच सहा वाजता वगैरे
ओके बरोबर बरोबर ऑफिस संपता संपता
हो तेव्हाच
मी पण आज जाणारये लवकर थोड आज पण
ओके होय का मी पण बहुतेक निघणार आहे चार वाजता
अच्छा सतीश पण गेला ना
गेला का हो हा आता बघितलं बरोबर
आज काय कोर्स सगळेच नसणार मग
हो ते तर आहेच बाकी सर्व ठीक ना तुमच्याकडे
हो सगळ ठीक चाललय देवाच्या कृपेने
ओके काय सिरीयस नाहीये ना
काय चाललंय व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही तसा
ओके ओके तेच म्हटलं काळजी घ्या म्हटलं पावसा पाण्याचे दिवस आहेत आजार पण बळवतात ह्यात वेळात
आमच्या आमच्या बिल्डिंगमध्ये डेंग्यूचे दोन पेशंट्स
डेंगूचे बापरे
ते मग मुनसिपल हॉस्पिटलवाले पण आले होते
हा हा हा
सांगून गेलेत कि पाणी साचू देऊ नका मच्छरांपासून लांब राहा संध्याकाळ खिडक्या बंद ठेवा
पाणी उकळून प्या बोलत हो ते तर आहे ते, फॉलो कराव लागतं आपण. कधी कधी विसरतो आता.
तेव्हा पण ते येऊन गेली होती, आता अजून एक सापडला मग त्या त्यावेळेस अं.. सगळी मोठी टीमच आली आमची.
अरे बापरे.
हम्म.
तिकडे ते मग फवारनी वगैरे, मग करून घ्यायचे हेचे नाही का.
हम् हम् मग इथे ते वसई विरारवाले येतात ना, महानगरपालिकेवाले.
हा ओसी विरार महानगरपालिका तिथे, दवाखाना आहे ना जो चंद्रा. ते हॉटेल देवकी आहे ना, देवकीच्या नाही तो नाही.
मग आं.
देवकी हॉटेलच्या गल्लीमध्ये, मोठं दवाखाना आहे सरकारी.
ओके.
तिथून आले होते.
हा हा.
हम् बोलतो ते वाकीपाट्यामध्ये पण, खूप सारे सापडले पेशंट डेंग्यूचा. प्रादुर्भाव सध्या वाढलाय या एरियामध्ये.
हां.
तेच बोलतं होते.
तेच काळजी घ्यायला पाहिजे, बाकी काय. वातावरण सारखं बदलत राहतय ना, कधी पाऊस कधी ऊन, कधी पाऊस. कधी ऊन असं होतय.
बरोबर, बरोबर.
मग बाकी अजून, काय म्हणताय.
आपल्याकडे पण, पाऊस थोडा वाढणार आहे असं वाटतंय.
हम्म, दाखवत त्र तर आहेच. बघू आता काय वाढतंय कणी, पाऊस काय पडतोय का.
एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट मध्ये.
होय का. म्हणजे इकडे मुंबईमध्ये ये कुठे बाहेर. पाच तारीख.
या साईडला आपल्या, काय त्याला बोलतात एक मिंट थांब हं.
हा हा.
वसई, पालघर वगैरे साईडला.
पालघर, मग ठाणे पण आलं का.
हो, ठाणे पण आलं.
मुंबईला पण असेल ना मग आता, इ इकडे असतं सगळ हा एकच पट्टा पडतो ना सगळां.
हो. तो पूर्ण पट्टा एकच पडतो.
आ पाऊस तर येतोय आता. असं दिसते विंडी वरती तर दिसतंय. की आता तो तिकडून निघाला होता, डहाणू वगैरे सुरत मधून.
हा हा हा.
आता आपल्याकडे येतेय. वसई विरारकडे येत चालाय.
पण ते विंडीवर जे दाखवत, ते खरंच रीयल असतं का.
होय, म्हणजे सत्तर ते पंच्यासर टक्के तरी होतं बरोबर, आता आज बघूया ना आ ता आता दिसतंय की, येत्या काही मिनिटांमध्ये जोराचा पाऊस येणारं आहे.
ओके.
तर आता बघूयात, हो येतो का नाही ते.
कारण माझा आतापर्यंत अनुभव आहे की, हवामान क्षेत्र जेव्हा म्हणतंय पाऊस पडणार त्या दिवशी लख्ख ऊन असतं.
अच्छा?
हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, आता नवीन अपग्रेड झाले अपग्रेड झाले असतील तर, चांगली गोष्ट आहे.
नाय, त्यांचं कसं होतंय प्रॉब्लेम, हवामान क्षेत्राचा पण ना त्यांच्या पण मुलाखती मध्ये घेतल्या होत्या, खूप साऱ्या न्यूज चॅनलने.
हं, हं.
पण त्यात ते काय बोलले होते की, आमच्याकडचं तंत्रज्ञान अद्ययावत नाहीये पण जुन पण नाही आहे, बऱ्यापैकी आहे. जे म्हणजे, बाकीच्या कंट्रीज वापरतात ना त्या हिशोबा ने आहे त्यांचं तंत्रज्ञान. हा, अमेरिका चायनासारखं एकदम असं पॉवरफुल नाहीये, पण खराब पण नाही आहे. पण आपल्याला काय होतो प्रॉब्लेम, आपला अरबी एका साईडला
बरं.
आणि तिकडे बंगालचा उपसागर.
हम्म.
बाजूला, ईस्ट साईडला तर ह्या दोघांमध्ये, आता दिसत त्यांना की बाबा ही लाट सरळ येते हे ढग सरळ येत आहेत, पण त्या दोन्ही किनारपट्टीतल्या उच्च दाब आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ना
हम्, हम्.
ते ढग वगैरे तिथं पाऊस वैगरे राहतो त्यामुळे मग अचानक सांगता येत नाही हेंना कि नक्की पडेलच का नाही पडेल, ते म्हणत की शक्यता आहे, म्हणून हा तो शब्द वापरला की पडण्याची शक्यता आहे.
बरोबर, नाही पण ते कस आहे ते कधी, कधी म्हणजे आता एवढी टेक्नॉलॉजी आपण पुढे गेलेली आहे, आपण ए आय मध्ये काम करतोय. तर निदान ते तरी परफेक्शन पाहिजे ना? तुम्ही ए आय करून माणसाला परफेक्ट करता हवामानाला पण परफेक्ट करा, येणाऱ्या परिस्थितीला पण परफेक्ट करा, आणि लोकांपर्यंत लोक समजा, आता आसाममध्ये बघितलंस ना, कसं काय चालू आहे. पूर परिस्थिती चालू आहे, सगळं वाहून जातय, म्हणजे त्यांना माहितच नाही असं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पूर परिस्थिती घराच्या घर वाहून जातय. वाहनाच्या वाहन, वाहन वाहून जात आहेत. म्हणजे, पहिलं म्हणजे ते डोंगरावर ते राहत आहेत. त्यांना आता असं वाटतं की, ते नदी पहिली वाहत होती का?
मी पण बघितलं काल त्यांचं. बापरे, अंगावर काटा आला, खूप झालं त्यांचं अचानक मोठ. मागच्या त्याच्या मागच्या वर्षी, हिमालयात झाल होतं. नंतर उतरा खंडला झालं होतं. या वर्षी आसामला झालंय. खूप
बहुतेक ना, बहु तेक तो एक इफेक्ट आहे. चायना ने जे डॅम बांधलेलेयत ना.
हम्, हम, हम्म.
त्याच्यामुळे तो इफेक्ट होतोय बहुतेक. कारण, मी आतापर्यंत मी बघितलं ना, गुगलवर स्टडी वगैरे केलं ना. त्याच्यामध्ये असं सांगत होते कि, अ चायनाने आपल्या बॉर्डरच्या नजदीक भरपूर, डॅम बांधलेलेयत.
अच्छा.
आणि ते, पाणी अडवायचं अन् स्वतःला पण घ्यायचं. आणि अशी काय पुरस्थी- परिस्थिती आली म्हणजे, एक प्रकारचं ते वॉर आहे. युद्ध. हा. म्हणजे असं काय, आली सिच्युएशन कि अ भारत तामध्ये हाकार माजवायचा. त्यांचं अर्थ कारण कमी करून टाकायचं. बजेट कोसळायचा. तर ते अशी पुर परिस्थिती निर्माण करणार. कारण ते आपलं पूर्ण ते शेपूटय ना, आसामचं पूर्ण. टोकाला. आणि ब त्याच्यामुळे तो स्लोप, सगळा इकडे बंगाल महासागरा सगळा येतो ना. नद्यांचा स्लोप किंवा तर त्यांनी सगळं ते अडवलेलंय पाणी. म्हणजे बहुतेक त्यांन तू असं, हिस्ट्रीमधे जाऊन सर्च कराल ना तुम्ही तुम्हाला ते मिळून जाईल कि, किती डॅम बांधलेलेयत त्यांनी. आणि अजून पण त्याच्यावर वर्किंग चालविलय. आ एक मोठा डॅम त्यांनी बांधलेलाय, त्याच्यामुळे पृथ्वीची जी गती आहे. ती झिरो पॉईंट झिरो सिक्स सेकंदनी कमी झालेलीय. हे पण मिळून जाईल. नेटवर.
वापरे!
हा. पृथ्वीची गती कमी झालीय. म्हणजे विचार करा की आपण आपल्याच विनाशाला कारणीभूत ठरलेलो.
मग आता दिवस पण मोठे होतील.
बरोबर ना?
अम्म. अवघडय.
मग. आणि त्याला विरोध केला होता पूर्ण, युनेस्कोमध्ये. पण त्याला काय, दाद दिली नाही चायनाने. आणि सांगितलं, आम्ही आमच्या प्रगतीसाठी अ पाण्यासाठी, आम्ही ते प्रयत्न करणार. म्हणजे तुम्ही अ पृथ्वीचा, नाश केला तरी चालेल. हे असंय. त्याच्यामुळे स्पीड कमी झाला ना. आपल्या पृथ्वीचा स्पीड बघ किती असेल. मग.
आणि ते चुकीचं आहे ना, म्हणजे तुम्हीच सरळ पृथ्वीच्या पर्यावरणाशी खेळता, पृथ्वीच्या ग्रह ग्रहावर तुम्ही घाला घालताय.
चुकीचं आहे हेचा परिणाम खूप मोठा भोगावं लागणार सगळ्यांनाच.
भोगो आता, अरे भोगो का लागतोय आपण भोगा, भूकंप कशामुळे येताय? त्याच्यामुळेच येताय. पूर परिस्थिती कशामुळे होेते? त्याच्यामुळे येते. वातावरण, हा, हा आणि वातावरण चेंज होत ना सरळ, तुम्ही अ सेकंद तुम्ही पृथ्वीला थांबवताय.
बरोबर.
तो आपल्यासाठी, अरे तो आपल्यासाठी सेकंदाचा स्पीड आहे. पण त्या पृथ्वीसाठी किती असेल जास्त?
हो ना, हो ना.
त्यामुळे चंद्राचे पण गती. वरती फरक पडणार, गुरुत्वाकर्षणाचा फरक पडणार, मग समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा निर्माण होणं, परत हिमनवी तळण वगैरे, ते सगळंच त्याच्यामुळे चालू होणार.
हॅलो.
चला सर, ठेवतो मी, मग परत करतो तुम्हाला.
हो हो हो.
हो हो.